हा आवाज येत
हा येतोय बोला की.
हा बोला, जेवला की नाही?
अ जेवायचं आहे आता.
हा, हा, हा.
हा, तुमची उन्हाळ्याची काम वगैरे झाली का?
नाही बघ, आत्ता जेवण वगैरे झालं, आता भांडी किचन आवरायचं.
हा, हा.
मग झालं मग निवांत.
आणि आता उन्हाळ्यासाठी तुम्ही वाळवण वगैरे घेवी.
अ नाही आओ ते काही नाही, मी विकतच घेत्या सगळं.
विकत घेताय का?
हो, माझ्या बहिणीचीकडे ना सगळं विकायला येतं ना, शंभर रुपयेला कि अ
हा, म्हणजे ते बनवून देतात का, म्हणजे ऑर्डर द्यावी लागते.
आपण ऑर्डर द्यायची, मग शंभर रुपयेला किलो वर असतय, मग ती घ्यायचं मग आणि मोठ, मोठे चांगल्या पापड होतात त्याचे. भाजले ना की मोठ, मोठं होत्या तळून.
हा, हा.
हम्म, मग मी तेच घेते, इकडं असं करायला आणि तेवढं किती आपदा लाग ते ते सगळ्या गोष्टीचा.
हो, भरपूर वेळ लागतोय ते बनवायला पण.
बनवायला हाय का नाही, कधी सोडल वेळ तर हाय का, ऊन कुठे आहे ऊन असल कि धूळ असते, धुळत सगळं धूळ त्याच्यावरच परत.
होय आणि आता आधी मधी घातलं पावसाचं वातावरण सगळं होय. सगळं तेच्यामुळ
इथं घेत्यात सगळं शेवळ्या वगैरे भेटत्यात, आमच्या इकडे विकत.
हा, हा.
घरगुती देतात बनवून सगळे.
म्हणजे ते, शेवया म्हणजे रव्याच्या कि गव्हाच्या?
मी गव्हाच्या घेते, रव्याच्या नाही घेत आहो.
हा.
गव्हाचच घेते म्हणजे उपीट वगैरे बनवायला बरे पडते ना.
हां हां.
मग त्यात आपल्याला बारीक पण देतात जसं ते विकायला असतात बघा
हां हां.
आणि तसल्यावाल्या पण देतात ते करून आपल्याला जसं पाहिजे तसं पण देत मोठ्या जाड कश्या पण.
हां हां मग ते आपण उपीट साठी जरा मिडियमच लागतात ना.
मिडियमच लागतात लई पण पातळ बारीक वाल्या असले की मग ते चिकट चिकट होते लई.
हां मग ते उपीट कसं बनवता तुम्ही?
मी उपीट काय करते माहित आहे का लसू लसूण थोडासा, कांदा थोडा मिरची बारीक बारीक करते मग जिरा हळद ह्याचा सगळा तडका देते कडीपत्ता कोथिंबीर आणि मग गरम केलेलं पाणी ठेवते मी मग ते गरम केलेलं पाणी डायरेक्ट त्या पाण्यात ओतते. आणि शेवळ्या ऑलरेडी मी तु पातन थोड्या थोड्या भाजून भाजून हां भाजून घेते आणि मग ते डायरेक्ट मग नंतर त्या पाण्यात शेवाळ्या टाकते.
म्हणजे ते भाजायला भाजून घ्यायला लागतात आधी हां हां.
थोडस कमी गॅसवर भाजून घेते त्याला म्हणजे गरम वाफ देते नुसती. थोडं तुपाचा एक चमचा टाकून नुसती वाफ देते त्याला गरम गरम. नाही का म्हणजे गरम करतो आपण तशा टाईप मध्ये. नाही नाही! म्हणजे ते पाण्यात टाकले ना की लगेच शिजतात. त्याला जास्त गरज नाही लई वेळ ठेवाय
म्हणजे आपण भाजून घेतले की
भाजून घेतलं की लगेच होऊन जात्यात आणि पाणी कमी टाकाय चं हम्म.
म्हणजे ते उपीट करताय त्याच तुम्ही!
हां मी त्याच उपीट करते मी.
आणि गोड पण हां हां. त्याची खीर वगैरे बनवतात ना शेवयांची?
हां खीर तेन करतात ना मी करते ना म्हणजे ते शिरकुंबा करतात बघा मोमेडियन लोकांच्या घरी. मग मी तशा टाईप मध्ये करते मग मी खीर त्याची. हम्म शक्यतो आमच्यात गोड खातच नाही शेवया उपीटच आम्ही करतो जास्त करून.
हां म्हणजे जास्त कोण असं म्हणजे गोड खातंच नाही म्हणजे गोडाच लई हे ते.
आपल्या भागामध्ये तिखटच लोकं लई खात्यात आहे काय नाही हम्म.
आणि गोड खाल्ल्यामुळ अस जरा कसं म्हणजे वेगळंच होते म्हणजे जर तिखट खाल्ल्यानंतर कसं जरा तोंडाला चव वगैरेे येते.
तोंड येत‌ तिखट खाल्यावरती वेगंळच आहे मज्जा तिखट मध्ये.
होय.
गोडपेक्षा तर मी सांडगी वगैरे घालते घरीच म्हणजे आमच्यात गिरण आहे ना तर तिखटवाले गिरण आहे घरी मग दळून आणते तिकडून गावी मग किंवा मग घरचेच देतात तिकडून बनवून.
हां म्हणजे ते त्याच्यात डाळी असतात ना वेगवेगळ्या?
हां हरभरची डाळ आणि मटकीची डाळ असते त्याच्यामध्ये ते भा डाळी भाजायच्या आणि मग त्या गिरणीत न अर्धव वट अर्धवट बारीक नाही का म्हणजे लई बारीक नाही दळायचं मोठं मोठं दळून आणायचं.
हा हां.
आणि आम्ही पाणी कस म्हणजे तिखट पाणी करतो. आम्ही पहिल्यांदा आम्ही फोडणी देऊन.
म्हणजे त्याला आधी फोडणी द्याय लागते.
फोडणी देतो त्याला, आणि मग तिखट वैगेरे टाकतो त्या तेलात आणि मग वरण पाणी वततो गरम करतो. त्याला उकळी आलेलं पाणी, आणि मग त्या पिठामध्ये. ते पाणी वतून थोडं, थोडं, थोडं वतून मग मळतो आम्ही असं करतो.
हा, हा.
आमच्याकडे असे सांडगे करतात. काय काही जण काय करतात डायरेक्ट पीठातच मसाला वगैरे टकतात, आणि मग वरण पाणी टाकतात.
हा हा आमच्याकडे तसेच बनवतात. म्हणजे ते पिठात मसाला सगळे घालून.
हा आम्ही नाही तस करात. आधी फोडणी देतो मसाल्यांना वरण पाणी ओततो, आम्ही आणि ते पाणी सगळं झालेलं फोडनेवाल मग त्याच्यात टाका मग चव लई जास्त येते.
म्हणजे टेस्ट वाढते का? त्याची.
मग टेस्ट लई वाढते त्याच्यामध्ये.
ह मसाल्यामध्ये काय काय टाकतय.
मसाल्यामध्ये जीर टाकायचं थोडस ओवा टाकायचा पण शक्यतो पावडर टाकायची त्याचेमध्ये ओव्याची आणि जिऱ्याची पावडर. मिक्सर ला करायच किंवा पुढ्या पाता पावडर पण मिळते शक्यतो.
हा, हा.
आणि कडीपत्त्याची फोडणी द्याची. नंतर कडीपत्ता काढून टाक साईड ला किंवा ठेवला, तरी पण चालंतय.
हा, हा.
हा आणि मग लगेच आपल्या जेवढी चटणी पाहिजे तेवढी तिकट तर मग आपण, आम्ही हिरव्या मिरचीचं पण सांडगं करतो. आम्ही हिरव्या मिरच्याचा ठेचा तेलात भाजतो सगळा.
हा.
मग त्या पिठात टाकतो. आम्ही असं करतो. हा हळद वगैरे टाकून हळद. तर ठेचा थोडासा.
हां.
मसाला टाकायचा, तडका द्यायचा, आणि मग त्याच्यात टाकायचं पिठात तशान मग ना. टेस्ट वाढत्या, आणि कच्चे राहत नाही तशाने. पीठ कच्च रा
हा म्हणजे ते तिक ह्याच्यावानी ठेचावानी.
ठेचावाणी हम, आम्ही दोन प्रकारच करतो. आणि डबा भरून ठवतो. म्हणजे वर्षभर निवांत जात आम्हाला तेवढं.
हां, हां.
खरा उन्हात चांगलं हे भाजायचे, नाहीतर मग नाही का? उन्हात ठेवायचे लई वेळ. नाहीतर नंतर पांढरा पांढरा भुरशी लागते त्याला.
हा चांगले वाळवाय लागत असतील.
चांगले वळवायला लागतात. चार दिवस तरी उन्हात ठेवायचे चांगले, आणि परत वर्षभरात ना अधून मधून कधीतरी ऊन लावून, त्याला ठेवायचं डब्यात परत.
हा करून बघायला पाहिजे. आम्ही ते ठेचावाले कधी केले नाही.
हा करा ना आमच्या इकडे करतात. ते त्या भागा आमच्या भागामध्ये तस.
हा ह म्हणजे आमच्या मध्ये कस ते अ पिठात ते मसाले ते घालून पाणी ओतून करतात. ते फोडणीच ते नाही करत.
आमच्यात फोडणीच करतो आम्ही तसं. हो करा छान, छान होतेत आवो ते. आण ते बटाटे पण आहेत ना कच्चे डायरेक्ट बटाटे उन्हातच बसून कीसायचे सगळ ते. किंवा घरात किसायचे नंतर बाहेर वर उन्हात ठेवायचे. तूरटीच्या पाण्यात ना, हा किसा किसायचे तुरटीच पाणी असत ना.
हा.
मग उकळल्या उकळल्या, लई तुर तुरटीच पाणी त्यात टाकायचं आणि परत लगेच काढायचं त्याला तुरटीचा वास दिला ना. त्या बटाट्याला, ते काढायचं आणि लगेच वाळू घालायचे.
अ म्हणजे कच्चेच आहे. वाफवून वगैरे.
कच्चे. तसलं काही सुद्धा करायचं, वापरून वगैरे.
मग ते म्हणजे चिप्स सारखे होतात.
हा चिप्स सारखे होतात. अ ते चिप्स काढण्या ऐवजी आम्ही काय करतो ते शाबूमध्ये तसला मिळते बघा, रेडीमेड काढल्या कांड्या कांड्या सारखा शाबू असतो.
हा हा.
हा. तसं बनत बनवतो आम्ही.
हा हा. म्हणजे आम्ही चिप्स बनवतोय ते अ ते तुरटीचं पाणी वगैरे करतोय, पण ते कसं आम्ही वाफवून घेतोय.
आ अच्छा म्हणजे उक थोडस वाफवून मग उन्हात टाकता का? हं हं हं. आम्ही काय करतो उकळी आलेल्या पाण्यात टाकतो. मग थोडंफार त्याला लागतेच गरम मग लगेच काढायच अन् वाळू घालायच त्याला. लई पण तुरटी लाग ते काय मग ते टेस्ट वेगळी लागते म्हणतात. सगळे म्हण आम्ही असंच करतो पहिल्यापासून.
म्हणजे ती तूरटी फक्त फिरवायची, त्याच्यात टाकून ठेवायची नाही ना?
हा तु तुरटी फिरवायची पाण्यातन घड घड घड आणि लगेच काढून ठेवायची साईड ला.
हा हा.
आणि तुरटीचं कसं असतंय लगे पाण्यात बुडवलं की लगे ते पाणी सोसून घेते त्याचा रस सगळया तुरटीचा
आ हा.
हम्म. त्यामुळे एवढं काहीही होत नाही.
पण ती तूरटी कशासाठी वापरतात ते घाण निघण्यासाठी काय?
हा घाण निघण्यासाठी आणि तुरटी चांगलं असतात म्हने.
हा हा.
तुरटी, तुरटी हे एक प्रकार चांगला असत म्हणे म्हणजे आयुर्वेदिक आहे ना ते तुर
. हा म्हणजे पाण्याला वगैरे बरं आहे पण पाण्याला पा तुरटी वगैरे फिरवून. पिऊ शकतो.
च्या पिऊ शकता आपण पाणी. आमच्या गावात आजून पण काही जुने लोक का ते? अजून पण ती पद्धत पाळतात. म्हणजे माझे आजी आजोबा वगैरे आहेत ना. किती पण फिल्टरच पाणी द्या त्यांना किंवा ते आता विहिरीचं वगैरे पितात ना आजून पण. तर ते तुरुटीचा खडा फिरवतात. प मग वरणात नंतर ते झाकून ठेवायचं मुरायला पाणी डेरा पुनान तेच पाणी पितात कावो ते?
हो आता फ्रीजच ते असं मड त्यातले पाणी वगैरे पितो, आत्ताच्या दिवसात.
आता आपल्या जगामध्ये, आपण तूरटी हा प्रकार, फक्त च-चिप्स बनवतानाच, वाप
तेच आता, अ ते शाळेत असतना, कसं पुस्तकात वाचवले, वाचलेले असते, पाण्यात तुरटी फिरवा.
तेवढंच आपण, नहीतर काहीच करत नही, आपण बाकीच तुरटीचं काम. भरपूर उपयोग येत, पन आपल्याला माहीत नही, आयुर्वेदिक सगळ्या गोष्टी.
हो.
हम्म हम्म, नाय त पहिले हळू-हळू वाचावं लागतं, त्या साठी, मग कळतात, सगळ्या गोष्टी.
होय, यात पण आपल्याला, तेवढा टाईम नस
आता टाइम पुरत नही, आता काय करणार?
हं, सगळ्या गोष्टीच पा-पाहिजेत कळायला, पण टायमिंगच नहीये, हाये टामिंग, टायमिंग हाय पण आम्ही, तो काढत नही.
आ हां, आळस भरला, आपल्या सगळ्यांच्या अंगात, ह्हणं हं मोबाईल आल्यापासून. पहिलं मोबाईल नव्हत, सत्र झालं आणि करमत पण नाय, त्याच्याशिवाय.
नाही- नाही अं पाच मिनिटं नसला, तरी हे होत
लई कसं तरी होतय, आण आपण आपल्या लेकरांना, किती रागवतो, मोबाईल नाही घेऊ, वापरायचा. ह्ह्णहण आणि आपणच किती करत
आपल्यालाच एवढीस सवय झाली की, त्यांना ओरडुन पण काय फायदा .
काय फायदा नही, हां ना, तसच झालय.
अं आता मुलं तर, जेवताना पण, त्यांना मोबाईलच
मोबालाच पाहिजे, अहो माझी मुलगी तरी, थांबते थोड्या वेळ दे मोबाईल, मंग म्या आ करते आणि मग मला तू भरव, असं.
असंच झालंय, आता जेवण पण, मोबाईल शिवाय होईत नही.
णशिवाय होत नाही, हां ना, तेच झाललेय त्याचं, काय करणार, जाऊदे ह्हणं. हा, करा मग जेवण, वगैरे आजू आता हो हो, चालतय-चालतय, झालं हो हो